काही नाही बस वा सेव बी तू चालू झाला ना बोलण हॅलो.
हा ताई काय करताय हा बोलना येतोय का आवाज? हा
हो हो येतोय.
हम्म बाकी काय म्हणजे तब्येत वगैर हो येतोय ना बोलना
तब्येत चांगलीय बाई.
हो का बाकी काय चालय अजून? काही नाही माझं पण निवांत हाय हम्म
हम्म..
हम् हॅलो.
हो आला होता.
ह का काय मग हा कधी आला होता?
काय नाही भे ते बी काल का काल का पर्वा काही आला होता बाई तेच काय पसा करत होते.
कष्ट
तिच्या दिरासाठी लग्नाच वय होत आहे लग्नाचं अस मुली स्थळ वगैरे येत नाही बुवा असं.
हा ना तिच्या दिराच जमलंच नाहीना अजून?
नाही ना लहान, लहान सर्वे होताय ते बिचारे बाकीय.
काय आता त्यांचं कसं झालं? झालं पण लवकर आणि त्याच बघायला गेले त्यावेेळेस त्यांचं ते दुकान पण अ अतिक्रमणमध्ये उठून गेलेलं. मध्ये त्यांना आड.
यांना बी थोडा उशीरच झाला आज त्यांनी तर जाऊ दे आणि परत ते जास्त. तेवढे जाती ना कुठं एवढं.
फिरल ओळख ना माझ्या दीरवरत कुठे मुले आहेत काय आहेत समाजात फिरणं मेणेय एक वो अस. तसं तर तिच्या सासऱ्यांनी फिरायला हवं समाजमध्ये.
ते झालं परत आणि. म्हणजे दुकान वगैरांचा थोडा हे होऊन गेला दुकानाचा.
हा त्यांचं दुकान पण असं स्वतःच नाहीये ना दुसऱ्याच्या. काम करायचे. हो नाशिक सिटी जरी रे असली नाशिक शहरामध्ये पण मग. नाशिक शहरात पण आता लोक म्हणतात कोणत्याही शहरात. कि आम्हाला हे पाहिजे स्वतःच घर आणि स्वतःच दुकान. ह कि नाही आणि आता. वडिलां फारच वाट त्यांना सिटीच पाहिजे.
सिटीमध्ये पाहिजेल.
आता कोणी येत.
सिटीत भी पाहिजे स्वतःच घर पाहिजे स्वतःच दुकान दुकान नाहीये घर हाये. पण त्याशिवाय दोन भाऊ.
हम. मुलं काय शिकत नाही दोन ब भाऊ. ह ते पण मनात भरत नाही आणि वैयक्तिक मुलाची पर्सनलिटी पण अशी म्हणजे त्याची. अ त्याचं व्यक्तिमत्व. पण अस नाय की बघीतल्या बघितल्या तो कुणाला पण आवडेल हाय कि नाही वय होत. चाललंय त्यामुळ त्याची चेहरापट्टी त्याच्या चेहऱ्यावरचा जो. अ म्हणजे आपण चेहऱ्यावरच पण ते कमी होत चाललं.
नूर वगैरे म्हणतात ना ते हम हम वयाचा.
चाललंय वयामुळे त्यानी जास्त विलंब होतोय. आणि आता काय ना समजत आप म्हणजे हो. ते पण पाहिजे जास्त असं पटकन बोलतं हम्म.
पटपट बोलणारे असं पाहिजे.
चंचल आणि असं स्टँडर्ड राहाणीमानसुध्दा आणि राहणीमानवर पण हे वाटतं यांचा राहणीमान पण आता काय झालंय मुली थोड्या पण शिक''--'' ल्या दहावी बारावी जरी शिकल्या. तरी त्यांच्या डोक्यात कि नाही मला म्हणजे अस जॉबवालाच. मुलगा म्हणजे नोकरी वाला मुलगा पाहिजे बिझनेस वाला नको. कारण की करोनामध्ये जो आपला हे न्हावी समाज आहे आपल्या समाजाचे भरपूर दुकानं बंद पडली होते. करोना मध्ये आणि. लोकांनी काय अननेसेसरी काय झालं आठ दिवसात करू वाढले केस तर काय झालं आणि त्यानंतर इतके. के नवीन नवीन नवीन न. अ लोकांनी ते त्यानी मशीन त्या कोणत्या मशीनी होत्या कटिंग बारीक करायच्या केस.
ते झिरो मशीन येऊन गेल्यात्यात. घरी भरपूर म्हणे आ आता बी नवच म्हणजे ऐंशी टक्के लोकं घरी करतात तसं दाडी. हे सर शिक्षक लोकं गुरु ते तर
धंद्यावर परिणाम झाल्यामुळं मग तेव्हापासनं लोकांची मानसिकता आहे की नाही नोकरी असली की कसं असं काही आली अडचण तर आपले अडचण आली की कंपनी अर्धा पगार का हो होईना घरी बसल्या देतं, पण हे एकदमच बंद झालं होतं त्या का जसं की नोकरीच पाहिजे नोकरीच पाहिजे, पण तसं ज ब ते बघायला गेलं, तर आपल्या ह्या अ आपल्या या धंद्यात सुद्धा आपल्या न्हावी धंद्यात सुद्धा खूप प्रॉफिट आहे, म्हणजे खूप प्रगती करू शक तो माणूस खूप पैसा आहे.
सिटीच्या मानाने त्यांचं एवढं धंदा म्हणजे नो स्वतःच पाहिजे दुकान.
म्हणजे तोच जर ना सांगितलं की न्हावी धंदा करतोय दुकान हाय, तरी पण लोकांना मग आता एक तर पहिले असतं मानसिकता, की नाही आम्हाला पुणे मुंबई पाहिजे बर आहे तरी. आता जॉब जॉब सगळ्यांनी जॉब केल्यावर हे काम पण कोण करणार ना?
हा ना, नाही संध्याकाळी. हो ना.
आता तर सगळीकडेच समाजाच्या मुल्या मिळत नाही तर दुसऱ्या समाजातल्या पण करुन आणल्या जातात. हो की नाय?
तेवढं पैसे द्यायला बी पाहिजे, पैसे घेऊन आणि त्या बी त्यांचं बी खरं नाई राहत बाई, त्या बी राहिल्या त राहिल्या. दोन अडीच लाख रुपये लागतात त्यांना बी.
करच्या
हो ते सांगता ना बा दुसऱ्या राज्यातून येतात काही काही, ते सगळं फ्रॉड अस तात, पण काय आता आता लोकांना काय आता, करणं मिळतच आता आमचं गाव आहे ना आमच्या गावात हम्म खेडं गाव आहे, आमचं ती द लोंढ्याला, तर लोंढ्याला आता शंभर एक मुलं अशे आहेत की ते पंचवीशे तिश ती पं च्या पुढच्या आणि पस्तीसच्या पुढच्या हायत, बिगर लग्नाची ती, शंभरच्या पुढं पोरं आहेत तिशीच्या तीशीेच्या पुढचे, काय तर आमचं गाव खेड आहे जरासं, जरा पण नाही बऱ्यापैकी मोठं गाव आहे. पण लोकांना आवडत नाही, कारण की तो थोडा अ अननिड आहे गाव बस वगैरे कमी जातात, खेडं गाव आहे म्हणून. लग्नव जमत नाही मुलांचे.
कुठलंच वाटतात नाही बरं का. खेडेगावांमध्ये एवढे घरं व्यवस्थित झाले ते, वाटत नाही आता खेडेगाव आहे. सुधरलंय भरपूर क खेडेगाव.
हम्म हम्म.
पण लोकांना ते पहिली सोच
खेडं गाव हम्म पहीले विचार त्यांचे त्यामुळे ते अजून काही बदलत नाही मानसिक त्या लोकांचे आणि त्यांनी सगळ्या आड
शेतीमध्ये एवढ प्रॉफिट आहे. शेती काम नको म्हणता. हम्म
ह शेती पाहिजे ग. शेती किती विचारतात ते.
समोर कशी आहे. बागायती आहे का कोरडवाहू आहे. सगळे विचारतात. पण मग पुढे शेतात जाणार नाही. तिला काही माहिती नाही. तिला काय येतच नाही. मग तुम्हाला शेती का हवी आहे. हो तुम्हाला हा आहे आमच्याकडे शेती. मग आता बाकी मुलांच्या वडिलांनी पण म्हणे आहे आमच्याकड दहा पंधरा एकर शेती आहे. रोज तुमच्या मुलीला शेतात
हॅलो
कशाला आलात. हा पण एक विचार करायला पाहिजे जे आई वडील आहेत. त्यांनी
ज्यांनी विचारलं ना, शेती हाय का? त्यांना सांगायलाच पाहिजे शेती आहे. जाईल का तुमची मुलगी. आम्ही आजच घेतो शेती. अस म्हणायला पाहिजे डायरेक्ट. मग पण ते कस राहत गरज आपल्याला बी राहते ना. जास्त बोलत नाही आता उलट होवून गेल जे मुल वाले आहेत ते मुली सारखे बोलता. आणि जे
ह जेव्हा आपले लग्न जमयचे तेव्हा मुलीच्या मुली हात पाय जोडायचो. करत बी नाही काय माहित झालय की हुंडा पण नाही हुंडा बंद झाला. पुन्हा लग्न काढून द्यायची पद्धत बंद झाली. आमच्याकडे फक्त मुलगी आहे. ही मुली आणि तुमच्याकडच सगळ.
हन त काईस नाही
तीला पण आप ती आल्यावर तिला सेपरेट ग एक रूम एक घर तिथ तिची तिच्या पाहुण्याची व्यवस्था मुला मे सगळ यांनीच खर्च करायचा. हो पुन्हा नवरी
जे गाड्या जे वराड येत ना लग्नाला जे वराड येत ना लग्नासाठी जे वराड येत ना मुलीकडच त्या मु त्या वराडाला सुद्धा गाडी करून द्यावी लागते. अस कंडिशन आहे.
खूप ह म्हणजे मुलावाल्यांना मु
ला लागला की काय आता लग्न करून घेण सगळ मुलावाले करून घेतात. तरी मुलीवाल्यां मान खात
आणि त्यांच वर राहत बयी अजुन.
विचारी आहे पण मला कन्यादान करायची ज्याला इच्छा आहे तो म्हणतो नाही माझी परिस्थिती नसली तरी मी माझ्या मुलीच कन्यादान करणार आहे. आणि तो करतो.
हो कि नाही, एखाद्या जाणीव आणि एखाद्याकडे खूप काही असल हॅलो हॅलो
हॅलो हॅलो
हा एखादा बाप म्हटल जा
हम्म
हा म्हटलं पैसा नसला तरी पैसे कर्ज काढून मुलीच कन्यादान घर करतो कारण की तो माहितीय आहे. आणि एखाद सगळं काही असलं तरी म्हणतो नाही आम्ही काहीच देऊ शकत नाही काहीच करू शकत नाही. फक्त मुलगी आमच्याकडे म्हणे प्रत्येकाचे विचार करण्याची मानसिकताय त्याला आपण काय ब शकत व्यक्तीकृ हो कि नाही
बर बर आहेना तेचना
हम्म.
त्यांनी बी अजून मग भेटत होत्या मुली तेव्हा नाट हे बी थोडस भाव खायचे नको असे नको कोणती तिथ काळी येन तिथं सावळी आहे अस असां बी चालत
हो का नाही असं
मग एक ठिकाणी छान होत म्हणे ती म्हणे त्यांच समरून देरानी ती ती म्हणजे देराणीची बहीण होती मग यांना पटत नव्हती ती मुलगी थोडा कलर ये
आता एवढं सगळं आपलं काय आहे, बर सगळं नाही उजव
आपलं बी पाहायचं ना थोडस मग
तपस्तावायच्या गाणे गायच्या आता पस्तशी लागून जाईल थोड्या दिवसात.
झाल ते आणि आता पसतावा मागुन आणि पोरगी वयाने बी चांगली हो ती ती एकदम मस्त भाव बी चांगला होता आणि पाहिलेलं होत सर्व येण जाण
हम्म चालल
ते तेव्हा मग आता पस
त्याच्या नशिबात कुठेतरी दडलेली मिळेल त्याला सांगतात बाबा कुवारे म
हा तिथे योगा म्हणाते का योगाला आता मग पंधरा दिवस पंधरा दिवसात बि दिवसात जमायला बसल तर होऊन जाईल.
हम्म.
ते न आमच्या दीदीच का मनी नाही, ध्यानी नाही कस बाकी काय नाही बाकी ठीक आहे बाई माय म्याचींच
हो..
चालेल.
चालल म ठेवु का मग मी थोड वेळानी करेल.
बर, बर, बर, बर.
चल चालेल ठेवते अ ठेव.
बम